आवाज येतोय का? हॅलो
हां आवाज येतोय का?
हां बोला की येतो की.
हां जरासा तुमचा आवाज बारीक यायला लागलाय. जरा साईडचा. हां आता आहे साईडच बटन जरा फुल केला की नाही पूर्ण आवाज येतोय मग.
हां फुलचय केला की बोला की. का आवरल हो झाल की तुमच?
होय झाला चहा पण झाला आताच आता संध्याकाळच्या स्वयं स्वयंपाकाच्या तयारीला लागायच आता.
हो आता ते आहेत की चहा पाणी आवरल की लगेच संध्याकाळचा स्वयंपाक.
स स्वयंपाक मग तुमचात. संध्याकाळच कस मग दोघी जण तुम्ही अस मिळून करता का कस एक एकटीने नंबरा नंबरा न घेतलेल आहे.
नाही नाही आम्ही दोघीत मिळूनच करतो.
हां म्हणजे असे काही काम वाटून काय नाही सोबतच करायच.
सोबतच करायच हो वाटून काही नाही..
ते ब एक बर आहे नाही तर भरपूर ठिकाणी असच बघायला जात. तू सकाळच कर परत मी संध्याकाळच करते.
नाही नाही आमच्या इथे तस काही नाही आम्ही सगळ काय असेल ते दोघी वाटूनच करतो.
हां हां नाही बरोबर आहे तसच पाहिजे म्हणजे जॉईंट फॅमिलीचा एक तसा एक फायदा आहे आपला.
हो तेच ना..
हा हा..
हा आपल्याला जरी अडचण आली तरी त्या हे करू शकतात.
बरोबरच ये हम. आणि कस कामाचा भार पण लई पडत नाही म्हणजे एकटीला हा बाबा धुने ऐके धुनच तेव्हा स्वयंपाक ऐके स्वयंपाक असं काहीच होत नाही ना दोघी मिळून केलं तरी पण एक कधी- भाकरी केल, भाजी केल सगळं केलं तरी. हा आवरते पण पटकण. ह् नाही नाही बरोबर आहे की हा हे चांगलीच गोष्ट आहे.
हा तुमचं कसं आहे मग? तुम्ही एकट्याच आहेत का?
हा मी एकटेच आहे आम्हाला सगळ्यांना एकटेच करावं लागतं सगळं. स्वयंपाक पण किंवा पण आणि मुलं पण मोठी आहेत. त्यामुळं कसं सगळं आमचं आम्हालाच मॅनेज करावं लागतं.
हो तेच
हा मग स्वयंपाक वगैरे दोन्ही टाईम असा फुलच करावा लागतय काय कसं?
नाही नाही सकाळी वेगळा संध्याकाळी वेगळा.
हा म्हणजे चपाती भाकरी हे सकाळ संध्याकाळ पाहिजेतच.
हो ते पाहिजेत सकाळी संध्याकाळ.
हा मग आमच्यात तसं काय एवढं नसतं सकाळी जरी केला
हा तरी संध्याकाळी खायला आमच्यात तसं नाही सकाळ संध्याकाळी वेगळं असं. करायचं. सकाळच सकाळी संध्या कधीतरी रेग्युलर म्हणजे असं ऍडजस्ट करतात पण रोज नाही असं. कधीतरी वेळ आसाल म्हणजे काहीतरी काम जास्त गडबडीच असेल ना त्यावेळी ऍडजस्ट करतात. हा बाहेर न वगैरे कुठ आलं तर असं ऍडजस्ट करतात मग काय किचडी भात असेल तर चालून जाऊ सगळं चालत. ते असं नाही कि मग ते सगळंच करा.
हा सगळंच करायला पाहिजे बरोबर आहे की.
तरी लांबन प्रवास करून आलेने हा सगळंच करा जेवण असं काही नाही. कधीतरी ऍडजस्ट करून घेतात.
हम हम नाही बरोबर आहे की.?
पाहिजे ना ते पण आम्ही पण प्रवासातून दमून येणार ती पण येणार आणि मग करायचं कधी ते? आवरायचं कधी?
आणि आपण कसं घरात असल्यावर काय पण करू शकतो खरं प्रवास करून आलो किंवा एखाद्या घरात एक्स्ट्रा च भांडी वगैरे काढली तर ते करायलाच पाहिजे म्हणजे पूर्ण स्वयपाक करायला खूप कंटाळा येतोय.
हां....
त्यामूळ. म ग आता मुली च तुमच्या कसं ह्या वर्षी करणार आहे का तुम्ही काय नर्सरीला किंवा याला?
नाही अजून करायचं होतं पण घरचे बोलले राहू देत एक वर्ष. ह एक आता एक परत एकदा लागले की शाळेला कि आ?
हं माणसांचं सोल्युशन करण्यांसाठी. तसं कायं तुंम्ही तिलां आंतापसून शिकवतांय सांगतांय आहे कां?
नांई होयं सांगते की म्हणजे बाहेरचे कोणं वगैरें ओळख अनोळ किं कोणंतरी आले त्यांनी चॉकलेट वगैरें दिलं तरं घ्यायचं नाहीं त्यांच्यासोबत कुणांसोबत जायचं नाहीं असं सांगते की घरी असल्यांवर बाहेर म्हणजे आपल्यां ओळखीचे जेवढे आहेतं त्यांच्याकडूंन
हां कोणं बरं नाहीं हात धरूंन कुठे जांयचं नाहीं मुलीनी
सांगायला लागतांत हो आणि ते कसं आंत्ता घाबरतं चं नां अनोळ की अनोळखी माणसं बाहेर बघितली कि ती लगेच घरी पळतं येते थांबत नाहीं बाहेर तिलां सांगितलं त्यां
म्हणजे आंत्ता एक लहांन दोन विकतंच्या म्हटलं तरं मुलांना चॉकलेट चां मोह जरां जास्तंचं असतो जरां झाल्यां शाळेलां चाल्यां एवढ्यां मुलीतं नाहीं तेवढ्यां घांबरट असते
हां ते हो नाहीं तेव्हां पणं सांगायचं की तिलां कि कुणांसोबत घ्यां आणि आपल्यां कांहीं घरंचेचं सोडांयला असतांत आणांयला असतांत त्यांच्यामुळे कांहीं प्रश्नचं येतं नाहीं त्यांमुळे कांहीं हे नाहीं
नाहीं पणं तुम्हीं एक पहिली वगैरी गेली नां कि स्वंतःसाठी कराचे कांहीं क्लासेस असतांत किंवा हे
करायचं हां ते होयं ते पणं बघायचं सक्षंम होतेचं नां आंता कसं मुलींच्या वरं
हां हां
बाहेरचं ज्ञांन भरंपूर पाहिजे आंता म्हणजे हे मुलींना कसं आंता म्हणजे हं नाहीं आंता सुरक्षां नाहींय कुठं पणं गेलं तरी एकटी जाऊं शकतं नाहीं नां
हां तेचं नां तीचं भीती वाटते असं दुसरं कायं नाहीं हं
तिलां आंता आपल्यांच्या पायांवर भक्कंम कायं कोणी हे केलं तरी तिथल्यां तिथं हिशोब क्लिअर करायचं असं
म्हणजे लाठी काठी अंसू दे लाटी काठी अंसू दे किंवा कराटे अंसू दे किंवा कांहीं असतांत म्हणजे ह्यां कांहीं गोष्टी म्हणजे एखांद्या वेळेसं एकेक क्लास वगैरें संध्याकांळचे असतांत दिवसंभरं शाळां असते मगं जेणेकरूंन ती सेफली आपल्यां आपल्यां घरी येऊं शकते अशा ह्यां पद्धतीने तिलां हां त्यांमुळ सांगत राहायचं हां नाहीं बरोबर आहे की चांगलं आहे खरं हे पहिले करणं एक वेळेस एज्युकेशन थोडंस कमी तुम्हीं गेलांत तरी चालेल पणं ह्यां गोष्टी पहिला तिलां सांगायला चं पाहिजे
हो आंताच्या जगांत ते महत्वाचं झालंय कारणं महिला असूं दे किंवा मुली अंसू दे कुठेही सुरक्षित नाहीं आहेंतं
नाहींचं आहेतं हां ते पणं आहेचं कारणं कधीं कायं को कसं येतील कायं येतील आणि असं लांबच्यांपेक्षा सुद्धां अं जवळंचीचं असतांत कारणं मुलींच्यां बाबतीत आपणं कोणांवरचं विश्वास ठेवूं शकतं नाहीं अगदीं कुणांवरचं नाहीं फक्तं आपले आई वडील
किती तीन चार वर्षान जरी असल्या तरी त्यांना हे करतात.
हा प्रत्येक मुली तेच म्हणाले त्यामुळे मुली नाही ज मु असले गोष्टर मुली म्हटहि च
हा पण प्रत्येकानं पण मुलग्याला पण सांगितलं पाहिजे मुलगी मुलगीला पण आपण शिकवलं मुलग्याला पण सांगितलं पाहिजे मुलींनाच आपण जर शे के तर मुलांना पण हे करायला पाहिजे, ना त्यांना पण जसं सांगायला पाहिजे, हा बाबा कुठल्या मुलीला असं हे करायचं नाही. त्याची पण चूक असतेच ना, एकटे मुलीवर ठेवून पण चालत नाही. आपण आपल्या घरातूनच म्हणजे म्हणजे लोक म्हणतात
हम्म. म्हणजे कसं आहे आता मुलं काय करतात काय नाही.
अ हे करतो म्हणजे शिवबा जन्मावा पण आपल्या घरात नाही दुसऱ्याच्या, पण आपल्या घरात त्याला वळण लावायला पाहिजे ना तर दुसऱ्याच्या घरात हे करणार.
खर मुलांच जास्त कस असतं, मुलं सगळ्या गोष्टी घरात शेअर करत नाही. मुलगीच कस मुलगी जर आईशी कनेक्ट असते. हा आईशी कनेक्ट असते. मुलगी त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी या आईला माहिती असतात. मुलांच तसं बाहेर ड
अ त्यांनी म्हणजे आईवडिलांनी पण विचाराला पाहिजे ना अस. नाही अस शिकवायला पाहिजे, पण आपण लहानपणापासूनच त्यांना धडे देत आल पाहिजे. की हा नाही असं वागायचं आपण कुठल्याही मुलीला असं हे करायचं नाही, आपल्या म्हणजे बहिणीप्रमाणे वागवायचं.
वागवायचं हा हे पण मुलांना सांगणं पण तेवढंच गरजेच आहे.
ते हे करतात, पण आपल्या आयुष्यात तसं होत नाही ना. रिलस वगैरे मध्ये पण दाखवतात. हा असं द जे एकटी मुलगी आहे तिने सगळ्यांना सोडलं तिथपर्यंत घरापर्यंत. असं फक्त ते याच्यात दाखवतात, पण आपल्या रिअलमध्ये होत नाही ना तसं.
नाही नाही रिअलमध्ये होतच नाही. आणि कसं आहे यामुळे ज्या खरोखर मनापास मुली शिकणाऱ्या असतात, ज्या स्टगल करून शिकतात ह त्यांच्या त्याच मुली अशा म्हणजे गाव सोडून एक एखाद्या वेळेस पुण्याला ठिकाणी म्हणा किंवा कोणत्यातरी गावी म्हणा पण त्या शेपली
ना हा एकटी राहते, ज ह्याच्यात मुलींच्या सोबत राहते. कधी काय होईल. सांगता येत नाही.
म्हणजे ही मानसिकता काय अजून केलेलीच नाहीे त्यासाठी अजून अजून एक दोन पिढ्या तर जाव्या लागतील म्हणजे अज पण आपण किती सुशिक्षित म्हंटलं तरी पण. हे अजून नाहीच आहे की हा बाबा मुलींना तुम्ही एकदम सूट द्या.
हा.
सगळ बघून भीती पण वाटते सोडा एक एकदा खरोखर आपण सूट दिली आणि तिच्याबरोबर काय गैरवर्तन झालं तर काय असा एक प्रश्न असतोच.
होय त्या असतात म्हणजे मुलीचं आयुष्य लग्नापर्यंत आपल्याला हे असते त्यांचे टेन्शन जेव्हा ती लग्न होऊन जाईल तेव्हा आपण हा मोकळे. हा बाबा आपली जबाबदारी संपली, पण तिथून पण संपत नाही असतेच आपली जबाबदारी.
नाहीच की होय. नाही मोऱ्याच्या पण रीतीला खरोखर म्हणजे एक एक मुली काय करतात आप
हॅलो. हॅलो. हॅलो, हॅलो नेटवर्क नाही आवाज क्लिअर येत ''--''